हम्म हम्म हॅलो
हॅलो
हॅलो
हा.
हॅलो हा बोला की कोण बोलतय? हम्म हम्म हम्म
हॅलो तुझं नाव काय हाय?
मी प्रथमेश बोलतोय बघा तुम्ही? हॅलो
मी अनुराधा बोलतेय काय करतोयस तू?
हम्म हम्म मी आता बसलोय. कुठून बोलता तुम्ही?
सांगली मधून
सांगलीमधून सांगलीमधून कुठे?
हा.
सांगली मधून बोलते मी आपण नाही का आपण का आपण तर बोललाया आपण हिल्स स्टेशन
दंडोबा हा दंडोबाचं मंदिर माहित आहे तुला दंडोबाचं मंदिर
होय माहित आहे की
हा त्याच्यावर आपण दोघं बोलूया.
हा.
हा तुला काय माहीत आहे दंडोबाबद्दल तू कधी गेलतास का तिकडे?
तास काय तिकडे गेलतो की मित्रांसोबत गेलतो, फॅमिली सोबत गेलतो ट्रिपला
हा.
तुम्ही किती वाजेऊवणारता
की भरपूर टाइम टाइम गेल्या. नडोबला. हा तिथे दंडोबाच शंकराचं मंदिर आहे शंकराची पिंड आहे मस्त आहे.
बर वरती झेंड्याकडे दोनला काात्या मग-
हो तुम्ही गेलताात काय
होय वरती केलत की
हम्मम.
आणि ह्यालाचोणाला ग तुम्ही शुकाचर्ला.
शुकाचार्यला नाही तू गेलेलास का
होय शुकाच्या पण भारी आहे पॉईंट बघण्यासारखा
होय हां हां हां तू काय करतोस काय शिकतोस तू आता?
मी आता कॉलेजमध्ये आहे. बी ए फर्स्ट इयर
हय कोणती साईड आहे तुझी.
या बी हम हम्म.
बिए पुढे आता काय करतात तू
पुढे पोलीस भरती.
हा मग त्यासाठी काय काय करतोस तू
आता ग्राउंड वगैरे लावले ग्राउंड असते सकाळी ग्राउंड जाऊन मग क्लास लावलाय. क्लास पण करतोय. हो अकॅडमी लावले के.
हा ह.
हा.
अकॅडमी मध्ये म्हजे काय काय शिकत.
काय काय शिकवतात तुला आता बबा आता आमचं ग्राउंड तिथं सगळं आम्हाला हे करत म्हणजे अ ग्राउंडच शारीरिक सगळं हे करतात सर आम्हाला त्याक् दिसते.
हां.
आणि क्लासमध्येध्ये आम्हाला जनरल नॉलेज गणित. इतिहास भूगोल. परत मराठी हे स काळे लेक्चर होत्यात.
हां
असं होत सगळं लेक्चर वगैरे रोज सकाळी दहा ते साडेबारा पाचस्त क्लास करून मग घराला येऊन अभ्यासकत बसतोय आता ही आमच्या मम्मीने सांगितले. तमला अस ऍप आहे ती इन्स्टॉल प कर यार मी येथतील जरा साईड इन्कम होईल म्हणून मी त तुमची कोण सांगितलं तुम्हाला.
माझ्या ए का फ्रेंडने सांगितलेली.
फ्रेंड न सांगितलेलं त्याने कती वर्ष चाू करतात.
आताच करत्या ती. तिच्या फ्रेंडन ते अगोदर पासनं करत्यात ते.
हा हा. असं हाय व्हय? चांगलं करतोयस ते. होय, कराय लागतय कायतर.
अभ्यास करत जा चांगला.
काय म्हणला?
अभ्यास पण चांगला करत जा. आता बी. कॉम, बी. ए ला आहेस ना तू?
होय बी. ए ला हाय.
हा हा. हम्म मी काय नाय, मी घरीच असते मी. माझं छोटसं पार्लर हाय.
पार्ल अस वय कितीय तुमचं मग?
माझं वय तीस हाय.
तीस हाय काय. पार्लर कुठाय?
पार्लर हाय इथं तासगाव मधलीय मी, सांगली माझं माहेराय. तासगाव मध्ये माझं सासराय, तिथंच हाय माझं.
प्रॉपर तासगावचं हाय का?
हा मग घरगुतीच असते. माझा लहान मुलगाय तेला आणायला, सोडायला, क्लासला शाळेला जायला ला
ला लागते त्यामुळे मी घरगुतीच करते पार्लर. हा घरगुती गिरायक येते का तुम्हाला मग घरात?
हा कस्टमर येत्यात की, असतय ना चालू हळूहळ डिग हळूहळू.
मी तिथलंच हाय की, मी पण कवठे एकंदचाच हाय.
होय, हा.
हा.
एक्झाम तेन देतोस काय तू बाहेरच्या एक्झाम तेन? एक्झाम तेन पण देत जा.
होय, एक्झाम आता ह्याची दिलती की, मध्ये आर्मीची दिलती. परत इंडियन नेवीची देऊन आलोय. इंडियन नेव्हीची एक्झाम पुण्याला जाऊन देऊन आलोय
हां.
हा.
हम्म चांगलाय. असंच भरपूर एक्झाम देत जा. म्हणजे तू चांगल्या मार्काने पास तेन हून पोलीस भरती होशील.
होय, होय.
हा.
तुमचे मिस्टर काय काम करत्यात?
ह्याचं पण सलूनचं दुकान हाय. ते सलून दुकानामध्ये काम करत्यात.
सलून हाय का, तासगाव मधेच हाय का?
हा, तासगाव मध्येच आहे.
तासगाव मध्ये कुठं?
गावात हाय, तासगाव मध्ये गावात गावात हाय असं.
गावात हाय काय?
हं हम्म हम्म. तुझं आता, कॉलेज तेन सुटलं काय तुझं?
काय म्हणला?
कॉलेज तेन सु, म्हणजे क्लास, कॉलेज करून आलायस काय म्हणलं घरी असं.
हं, कॉलेज नाही जात, क्लासच करतोय बऱ्यापैकी.
हा
कॉलेजला काय गेलं, नाही गेलं, चालतय ना तेवढं.
हा... ते बाहेर पण एक्झाम तेन देत जा, अभ्यास पण करत जा कॉलेजचा पण
हा
हां
किती मिनिटं झाल्यात किती मिनिटं बोलाच असते?
दहा मिनिटे काहीतरी बोलायचं असतं बोल तू आणि काय मग?
काय नाही.
आता एक्झाम कधी आहे. तुझी कॉलेजची तेन
कॉलेज आत्ता आत्ता सुरू झालंय पण एक जाम लांब असत. आमाला अंदाज दिवाळी नंतर सांगितला एक्झाम तर होतील अस.
हां हां हां. आणि बाहेरच्या एक्झाम का आधीमध्ये असतात ना तुझ्या?
काय ल.
बाहेरच एक्झाम ते आदीमध्ये असतात ना तुझ्या?
हा फॉर्म सुट्ट्यावरच एक्झाम असतात. जर फॉर्म वगैरे सुटले नाहीत तर एक्झम होऊ शकत
होय, होय
हुं.
हे सांगलीमध्ये फेमस ए की, हिल स्टेशन ते दंडोवाचं
दंडोबाच फेमस हाय ना स्टेशन हा चांगली इथे फेमस आहे ती सगळीकडे दंडोबा
फिरायला येतात सहली येतात मुलांच्या लहान मुलांच्या सहली तेन येतात.
होय आम्हाला पण ट्रेकिंग साठी घेऊन जायच तिथं.
हा ट्रेकिंग साठी पण जातात. म्हातारी ते लोक एकेडते तेव फिरायल ते जातात सकाळी पहाटे तेन.
होय.
हां. ट्रॅकिंग साठी ते चांगला आहे मस्त आहे पॉइंट
हा ट्रॅकिंग साठी चांगली पॉईंट आहे त्यो. आम्हाला सर घेऊन जात्यात ट्रेकिंगलाच खालन खाली आप आप पंट आहे ना तिथन मंदिरापर्यंत पळत नेत्यात रनिंग करत.
हां बरोबर तू भरतीला आहेस ना तू तुला तू जात अशिल की मग. अकॅडमी मधून तेन.
मगच्या महिन्यातच
मग असं महिन्यातून घेऊन जातात का तुम्हाला? ट्रेकिंग ला
महिन्यातून दोन महिन्यातून
हा म त्या वरती म्हणजें वरती त्यानी असं रनिंग त्यानी असं करताय का तुम्ही वरती ट्रॅकिंग व वरती म्हणजे काय? वरती जाऊन प्रॅक्टीस करताय?
हा खालनं म्हणजे खालचं पॉईंट आहे ना स्टार्टिंग रोडचा तिथंन आम्हाला वरती मंदिरापर्यंतही रनिंग करत न्हेत्यात. आणि वरती जाऊन थोडं प्रॅक्टिस करून आणि परत खाली रनिंग करत असं.
हो हा हा चांगला आहे की प्रॅक्टिस भरपूर होते.
होय प्रॅक्टिस भरपूर होत्या.
हा किती जण असता तुम्ही आक्येडमी मध्ये सगळे भरपूर म्हणजे लेडी म्हणजे मुलं मुली पण असत्यात काय दोन्ही पण असत्यात काय?
होय मुलं मुली दोन्ही पण असत्यात. आता आमच्या सारख इकडे बी तासगावात पण हाय तासगावची पोर ती पण असतात ना मुलं मुली तासगावची देन जवळजवळ दोनशे जण असत्या म्हणजे दोनशे जण
दोनशे जण असताय
होय दोनशे जण आणि दोन तीन सर असत हा अकॅडमीमध्यले सगळे पोर पोर
हा हा हा हम्म हम्म हम्म
चांगला किती तास म्हणजे किती तास कंस वर जात म्हणजे ट्रॅकिंगला तुम्हाला किती हे जायला लागतय.
आम्हाला हा ते काय रनिंग करत लवकर जातोय. एकवीस पंचवीस मिनिटं लागत्यात चालासाठी.
हा हं हं हं हं आणि वरती जाऊन आणि हे करायचं.
हाहा हा तितके टोटल आम्हाला तीन तास जातील की दोन तीन तास
हा दोन तीन तास
दोन तीन तास
सकाळी पहाटे लवकर जाताय काय तुम्ही?
पहाटे हा आता मी इथून निघतोय पण तिथ जातोय. हा आठ पर्यंत आमच सगळं प्रॅक